हॅलो
हा येतोय का आवाज
हॅलो
हॅलो आवाज येतोय
हा हा हा बोला
बोला काय चाललं
काय नाही म्हणजे तुमचं
मस्त
हा. झालं का जेवण वगैरे चहा पाणी
चहा पाण्याचा वेळ झाला पण मी कॉफी पिणारीये येते का तू कॉफी प्यायला तुला कॉफी लागते का चहा
फेवरेट आहे ह ह. मी म्हणजे कंटिन्यू मला आता जेवण कमी पण मला चहा जास्त लागतो असं
अग नको असं करत जाऊ चहा एवढा चांगला नसतो ना हेल्थला
हा पण मग कसं व व जास्त चहा पाव ते पत्ती वगैरे नाही वापरत जास्त ती कमी प्रमाणात आणि दूध जास्त प्रमाणात असतो हा त्याच्यामुळे मग ते कस एक हे झालंय ना सवय झाली त्याच्यामध्ये ते लवकर जात नाही डॉक्टरांनी
वगैरे टाकायची म्हणजे वजन तरी कमी होईल
वजन माझं ऑलरेडी कमीच हे ह..
ह ह हा हा हा तो संतोष मामा आहे ना
म ते जास्त कमी नक पण हे ह दालचिनीन वजन कमी होतं का
दालचिनीने व कमी होतं ना तेजपान ने कमी होतं
हो का
हम्म
ते काय माहिती नाही पण मग आता कसं मी हे ऐकलं की बाबा गोड वस्तूनी जास्त तब्येत होती
हो गोडने तर खूप वाढतं ग म्हणजे मी मी स्वतः गो गोड बंद केलय ना तर मला ना डिलिव्हरी नंतर इतकं गोड खावस ला अ. हॅलो आता येतोय
हॅलो
हॅलो
खूप असं खूप बारीक आवाज येतोय
आता येतोय का
येतय पण हम हा ठीक आहे बोला
हम्म अगं माला पण खूप गोड म्हणजे माझं ना पहिले वजन एवढं काही वाढायचं नाही जसं आहे तसंच चालाय चं म्हणजे तीन तीन चार चार वर्ष ते टेलर असायचे ना ते माप. अपडेट करतात ना ते की वाढलय कमी झालंय काय माझ एक इंच सुद्धा कमी नसायचं किंवा एक इंच पण वाढले नसायच जस च्या तस माप तो माझा टेलर पण म्हणायचा अग काय करते तू आणि जे डिलिव्हरी नंतर हाईक मारली ना एवढं पीकला गेलंय डायरेक्ट वीस किलो एक नाही दोन नाही डयरेक्शेेचाळीस वरून सासष्ट जा होत ते आत्ता थोडं कमी केलं नाही.
हम् हम् हम हम हम हा मग ते थोडा आता खाण्या पिण्यावर जर आपण हे के कंट्रोल के तर होईल ते
गोड मु स गोड खूप खायला लागले होते अग मे ना जोपर्यंत गोड नव्हतं ना तर वजन नव्हतं हे.
आपण ते म्हणतो पण पोळीमध्ये सुद्धा ते ग्लुकोजचं प्रमाण असतं त्याच्यामुळे पण म ते वजन वाटत बघ जर डायट करायचं त आता डायटिंग. हे फॉलो केलं तर भाकरी खायला लावत माहिती का
मी भाकरीच खातेन मला अशी पोळी नाही आवडत.
हो भाकरीने त्या. वजन काय आणि ते मोड आलेले हे
अ द अगं मी लग्नाच्या आधी ते उसळींच केलेलं पण मला लिफ्ट एवढे मोठे मोठे पिंपल्स झाले म्हणजे डायरेक्ट युरिक ऑसिड वाढून गेलेलं. आणि ते चेहऱ्यावर ते एवढे मोठे पिंपल्स ना बापरे
हम्म, हम्म, हम्म, हम्म.
पासून उसळत वापरतच नाही जेवण नाही तर तेव्हा काय केलं होत रोज. जे आणि तेव्हा लकडाऊन वैगरे पण लाग
हो बापरे लॉकडाऊन मध्ये तर मी म्हण ते की आपण जे बारीक बारीक लोक बघितलेले ना. मुलं असो किंवा मुली असो ते लॉकडाऊनच्या नंतर जेव्हा बघितले तर त्यांच्याशी तब्येत वाढ हा हा हा
ना ग करून करून कायच करणार येत
लोक काय करायचे फक्त पदार्थ स्टेटस ठेवायचे बघितलं का तू कि ह आज मी रेसिपी बनवली किंवा हे
हा आणि असं पण ना ग मला आवड तो म्हणजे असं रेसिपीज बघा करा मी अजून पण खूप उद्योग
मी काय करायची नाही ते आधी बघ जी टी व्ही वर लागायच आमही सार खवय वगैरे नाही का मग ते मी का हा आता ते टायमिंग चेंज झालं वाट ते सगळं बदल तुझ प्रशांत कोण येत ाबले ना तो करायचा त्याच शान होतं मग मी त्याच्या ते बघायची मग दुपारी तो माझा बघायचा वेळ. मग आता हे कसं यायचे म्हणजे बाहेया मिस्टरानचे ते जेवणाला यायचे. मग ते म्हणायची कि रोज रेसिप्यांचे हे बघते तू सिरियल बघते आणि संध्याकाळी खिचडी बघते
हा हा
तेव्हा रोजे एवढ भारी भारी रेसिपी बनवते ती डोक्यात जातं काय नाही म्ह
हम्
आवड मला आधीपासून ते बघायचं फक्त बघायचं नाही का मी करायची जेव्हा मुलं हे मुलं नव्हते ना तेव मग मी ट्राय करायची वेगवेगळे केक कसं बनवायचं किंवा असं ते जंक फूड वगैरे ना का बाहेर मिळतात त्यास घरगुती प्रमाणे कसं आपण कसं बनवू शकतो घरी अ सोप्या पद्धतीत किंवा कमी याच्यामध्ये नाही का मग ट्राय तेव लागनंतर नवीन खूप ट्राय केलं सगळ्या गोष्टी केक पण खूप भारी व्हायचं वगैरे चेरी कचेरी हे ते सग आक्रोडचा त्याचा प नंतर जेव्हा ते मुलगा झाला. मग त्याच्या खाण्यापिण्याचा तेवढा वेळ जायचा तीन तीन चार चार वेस खऊ घालायचं त्यांचा झोप हे ते नंतर कंटाळा यायला लागला मग त्यापर्यंत ते बंद केलं थोडं
म्हणजे ना मी म्हझला ना के खूप आवडतै करायला पण मग मी केलेल्या ठीक आहे ना मला खायला खूप म्हणजे खाल्ला नाही जाता का ते
मग ते आपणच बनवलेलं ना ते आपल्या श सरी
हो माझ्या मम्मीला म्हण त्या अग मी चूकच केली केक शिकून तू जशी मी केक करायला लागले ना मी दा कराय लागले ना माझ्या मम्मीने मला खाऊच नाही घातलं कालपर्व म्हणते अ ग कर ग मला केक खावासा असं वाटत म्हटलं
मग केकची रेसिपी सांगा ना तुम्ही एक
अग केक च तू वेहेज खातात का नॉन वेहेज खातात
हम् चालत दोघी
दोघं चालतं ना मग काय करायच ंत समजा तू दोन कप मैदा घेतलाय
हा हा
हा दोन कप मैदा घ्यायचा तर अंड असता ना आपले चार अंडे घ्यायचे पहिले त्याच व्हाईट फेटायचं मग त्याच्यात अ हे करायचं ते व्हाईट फेटून साईड ला ठेवून द्यायच म्हणजे येलो असताना तर त्याच्यात काय करा आता त्या अंडे तो चार पण घेऊ शकतो ते सहा पण घेऊ शकते
मग त्याचा वाच नाही आहेत का
नाही येत ग आपण एसन्स टाकतो ना हा जरी नाही टाक ना तरी काही येत नाही वा.
अच्छा.
हा आणि मग आहे ना आता दोन कप मैदा घेतला आहे तर तू दीड चमचा बेकिंग पावडर घ्यायचा आणि अर्धाचा सॉरी. पाऊण चमचा म्हणजे दीड चमचाचा हाफ. बेकिंग सोडा घ्यायचा.
सोडा न बेकिंग पवडर बेगवेेगरी
हो बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोघं वेगळं वेगळं असतं.
अच्छा अच्छा.
हा आणि मग ना मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि साखर हा. तुला वाटलं तर पिठी साखर करून तीन-तीन ते तीन वेळा तरी चाळून घ्यायचं आणि साईडला. ठेून द्यायच ते मैद ते आणि मग हे व्हाईट पण आपण फेटलेलं असत आणि मग त्याच्यात त्यांना काय करायचं.
येल्लो मध्ये ना येल्लो थोडस फेटायचं त्याच्यात ना एकदम पाव चमचा मीठ. टाकायचं.
मीठ.
हा पाऊस
हा हा.
ते मीठ टाकायचं आणि मग ते ते फेटायचं येलो मध्ये अ म ते एल्लोच फेटून झालं का त्याच्यात एक कप. अ सॉरी थ्री फोर्थ कप आहे ना आपलं तेल घ्यायचं गोड तेल
हा हा.
आणि गोड तेल घेऊन ते फेटायचं चागलं. त्याच्यातच इसेन्स टाकायचं.
अच्छा.
आणि मग हे जे व्हाईट वाल जे बनवलेलं असतं ना आप पण ते सगळं एकत्र परत ते एकत्र फेट. तुला जर दही टाकायचं तर दोन दोनच चमचे दही टाकायचं.
हम.
आणि मग ते मैद्याच्या ह्याच्यात फेटायचं आणि तू ओव्हन वर करते. की कशावरर करते.
मी तर कुकर कुकर वर केलेला भात सारस. कुकरमध्ये नाही का ते एक तर मीठ
मीठ ते पण हे ना तरी पण त्याला ना एक नॉर्मल वाफ पकडलीच जाते. आणि त्याच्याने वर चालले यार असं अ हम्म त्याच्यापेक्षा काय करायचं आपली जाड वाळू असते ना.
अच्छा अच्छा!
तर ती तव्यावर पसरवायची अशी एक सारखा लेअर बनवायचा. वाळूवरच केक आहे ना खूप छान बनतो
हम् हम.
जर तू ओव्हन वापरत नशील तर मग ते करायचं आणि ना. मग ते पहिले ताप पहिलं ठेवून द्यायच आपण ही तयारी करतो ना तोपर्यंत ती वाळू तव्यावर तापायला ठेवून द्यायची. ची, आणि मग त्या भांड्याला थोडंसं तेल आणि मैदा टाकून त्याच्यात ते बॅटर ठेवायचं. आणि म ते तापलेल्या वाळूवर हे ना पहिले दहा मिन ट फुल गॅसवर ठेवायचा केक.
बरोबर.
आणि वरून झाकण ठेवून त्याच्यावरून मुसळी वगैरे ठेवून द्यायची.
हां जडवस्तू काहीतरी.
हां काहीतरी अशी जड वस्तू ठेवायची. म्हणजे ती आत त मध्ये जी गरम हवा झालेली असते ना ती बाहेर नको जाय
म्हणजे म हे तव्याचं आजूबाजूची वाफ ती बाहेरच जाईल ना म.
तव्याची नाही गं. आपण तव्यावर वाळू ठेवणार.
हो, पण तवा त पसरट असतो की नाही. म ते पसरट भांड्यावरच ठेवायचा तो डबा आपण जे ब ज्याच्यावर केक टाकणार आहे.
हो, त्या वाळूवरच ते केकचं पातेलं नाही तर तवा तू कशात बनवशील त्याच्यात. पण अल्युमिनियम च वापरायचं सहसा त्याच्याने म्हणजे बेकिंगला ते जळत नाई, स्टीलचं जस लवकर तापून लवकर जळतं. असं
हां
तर मग त्याच्यामुळे
चालेल.
हां करून आणि पाठवशील केक हो. हम् च बाय.